बोला हो येतेय
काय करालीस?
काय नाही बघा हाय, तुम्ही काय करायलय?
कपडे वगैरे घडी घालंन चालू आहे बग स्वयंपाक वैगरे झालाय सर्वज्ञ आणि पडशील ग कपडे वगैरे घडी घालणं चालू आहे. तिज आंघोळ झालंय तिचं खान झालंय
हा
स्वयंपाक झालाय, भांडी झालीत आता अजून लोटून, फरशी धुन हे सगळं आवरायचं तिला मम्मीकड नेऊन सोडायचं
हा म्हणजे दररोज सोडतय का तिला
ताई नाहीत म्हणून ग
हा हा
तिथं सोडायच पाहिजे मग कोण घेणार तिला दुपारी
होय.
आणि पाय घसरेल अ पाय घसरून पडली अगं
आता?
हम्म
हा लागलंय का मग?
डोक्याला जरा लागलं त्या आंघोळ केल्या टपात बसून हो आणि पाणी सगळं सांडली ये - तिनी पुसलं पाणी बरच असच आणि ते बघितलंच नव्हतं... बरोबर त्याच्यावरूनच पाय घसरायला अग
हा हा हा
मग साईडला ही पुल ये हे इंजिनीिरंगला ये आणि तिच्याकडे जाते आहेत शेजारी छान आहेत. आणि एक पोरगा आहे आठवीच त्याला उठल्या उठल्या चालू असत हरिदादा हरिदादा आणि मनू दी ती मनू दिदी उठल्यापासून त्यांच्या पाठीमाग असते मग ती बिचारी पोरगी पहाटे तीन चार वाजून अभ्यास करते्य आणि दिवसा म्हणजे बारा एक वाजता झोपत्या ग
हा
तर हिज दिदी उठ की अजून का उठली नाही उठकी, एवढ्या वेळ झोपतात काय.
हा लहान मुलं नाहीच आहेत वाटतं तिथं
नाही हाहे एक खर ते जोशी म्हणून एक जण हाहेत. म त्यानी कुणाच्यात मिक्स करत नाहीत त्यांच्या मुलांना
हा
क वर्ष लहान आहे ती तिज नाव ईश्वरी हे म नाही तिने आणत. तसं नही त्यांची पोरगी ला खाली आमच्या फ्लॅ माझ्या फ्लॅट बस ना
हा हा खाली ये ना तुम्ही राहयला
नाही मी - मी पण दुसऱ्या मजल्यावर हे.
हा
आणि माझ्यापासन एक सात आठ पायऱ्या त्यांचं वर हे घर व्हिजा असतोय सर्व त्याजा परवा माहेश्वरी ला बोलव की ईश्वरी ला बोलव की म्हण
हा
आ मी नाही बाई बोलवत
म होय त्यांनी येत नाहीत म्हणलं. बोलून अनेक
होय आणि हे बाकीचे स्नेहा
हाय बगा बरी.
कुड तिकडच हाय गावाकडं अम बर बर बर आणि इकड घरी गेलेला की नाही काकीनकडं
हो गेलेलो की
कधी गेलेला.
सोमवारी गेले एक कड इकड नाही. जायला
आत्ता काल गावावरून आलो.
हं हं हं हं
नाईक कड जायाला
हम मग तेच मावशी ना म्हंटलं मावशींना म्हंटलं या म्हटलं दोन दिवस तर मग मला म्हटल्या नाही आताचआलूय थांम ज निवांत येतो. पाणी सांडू नकोस निवांत जरा येत तो आत्ता च आलोय म्हणलीत. जराथाम काय होती मूल वैगरे? घेऊन आलोय म्हणलीत. अ बघितलं छान छान छान काय टाकलस पिलू त्याच्यात? कुठली पावडर टाकलीस? नाइसिल टाकलीस. आता तो डबा पाह त्यांना यायलागला.
काय ग हीच्या पासून केवढं जपून जेवढं जपून ठेवशील तेवढं कमी आहे ग.
होय होय सगळं टाकते
मम्मीच्या घरात तर ना जे ती मम्मी च ड्रेसिंग टेबल होता कणी म्हणजे जे आम्ही सगळ सामान ठेवयचो ते ड्रेसिंग टेबल आमी मो काय तर अता वर कपाटाचे वर सगळं मांडलय बघ.
आ तरी आईकत नई.
लागून नाही नही तिथं नाही जात सोड तिचा हात
अह हा
असं हि चा हात लागू नये म्हणून.
हा
आण ईथं पण घरात बई लाईट चे बोर्ड वगैरे असत्यात त्याच्यावर सगळं सामान ठेवालोय मी. काय करू सांग पुरीना जागा. लाडू लाडू बोट चेंबतय. मग मी कस हे. आता बघ की तिला अंघोळ घालून खाज उठत्या म्हणून नाइसिल पावडर लावले आणि वर जागा नही मी ते जरा बेसिंग पशी ठेवलोय
हा
ती बेसिंग ची पा ती नायसील पावडर घेतल्या. स्प्राईटच्या बाटलीत टाकल्या त्यात पाणी भरल्या बेसिंगच आणि आता हालून खेळाल्या बग
हम्म छान
ते लई
ह
ह नको पिलू. नुसता दंगा बग.
हम्म
अ ह
तुम्ही किती वाजता जाताय?
मी जात होते माझं साडे तिज टायमींग
हा
नायसिल पावडर केव्हढं साडलीया बघ पोरगी तरी काय झालं एक ठेवलं की पडतय
हा
नाही पिल्लू ते तेनं पाय घसरतय बघ आणि
मग आणि काय म्हणताय? पाऊस वगैरे तिकडं
पाऊस आहे
हा
पाऊसआहे
हा इकडं ऊन पडलय बघा
इथ पाऊस काय म्हणजे आता सध्या ऊनचं हाय अगं परवादिवशी कसल्या विजांचा गडगडाट झालाय माहितीय हिनी मला उठून विचारलंय बघ काय झालं?
व्हय व्हय परवा रात्री ना,
अग एवढं मग
हो हो इकडं पण इकड पण आणि गावी पण तसच होत होतं
अगं! लय भयंकर वीज कडकडल्या ग
हो होय
हम्म पिल्लू, पिल्लू तू पेढा खानार ते पाणी पिशील अ चुकून पावडरीच पोरगीला तर जेवढं सांगेल तेवढं कमी अं ते काढलं की मग दुस ते काढल की दुसऱ्याच्या पाठीमाग लागतीयां
हा नाहीतर आणि ते चुकून प्यायची
व्हायचं की बाई केव्हढं टेन्शन घ्यायचं? आणि काय? काय? सांगायच पोरांना काय? सुधरत नाही. असं वाटतय आमच्या आयांनी आम्हाला कस समोरच केलय कोणास ठाऊक?
होय...
हम्म आत्ता सहा मिनट झालेत बर तुला वेळ आहे का? ह म्हणजे कस बघ एक एका माणसाला सहा कॉल करायचे तुझे किती झालेत?
माझे एक झालं आता म्हणजे पाच टास्क आलात मला हा पाच त आलात मला मग आता एक झालाय
मग ज्यांना एक केलेस की नाही त्यांनाच कर की अजून बाकीचे चार
म्हणजे त्यांनाच केलं तर चालतय एक अ एकांना केलं की
होय आता माझं लिमिट एकालाच सहा केल्या तर चालतं तुझं लिमिट मे बी एकाला चार किंवा पाच असेल?
हा
म्हणजे तुम्हाला कस गाईडलाईन्स काहीतरी दिले असतील की
बघायला पाहिजे म्हणजे कस माहित हाय काय त्यांनी पाच टास दिल्यात आता मला सध्या मग त्यात आता एक केले.
हम्म
आता बुगयात ताने दिदीला फोन करतो मी पण
नको बाळा अगं प्यायचं नाहीये ते आत्ता सांगितलं ना
काय म्हणत्या?
पिऊ काय म्हणून?
हं हं
केवढं सांगितलं तेवढं कमी हाय बाई या पोरगीला.
हा
आणि ओमकारचं काम कसं चालू आहे?
हाय बघा व्यवस्थित हाय आता गॅरेजला पण.. बघ तो म्हणाय लागलाय.
गॅरेज मग खरं त्याला जमतय ते काम?
शिकायचं आता एक दोन महिने
हम्म हम्म आणि काय ते फोटोच काय.
ते पण आहे. म्हणजे रिकाम असल. की इकडें जायालयत
होय होय होय ते प नाही सोड हे बघ शिकलेलं वाया जात नाही होय शिकले वाया जात
हम्म आणि ह्याजी कस ऑर्डर आली जेवढ जेवढ म्हणजे सीझनला
हम्म
त्यामुळं सगळी म्हणायला लागल्यात ते इकडंच हे कर
हम्म बरोबर आणि काकांच काम कसलं भारी होत. त म्हणजे त्या कामाला मर नाही असलं काम आहे ते
हो होय
चांगली गोष्ट आहे तो स्वतः जर म्हणत असेल ठीक आहे मी शिकतो तर त्याच्यावर भारी अजून काय..
होय
हम्म असुदे ते वेळ आल्याशिवाय शिकणं पण होत नाही गं चिमु एवढं तर स्वतः का का शिकवतो म्हणले तर त्याला पटलं नाही पण आता बघ आता तो स्वतः म्हणाला हा ठीक आहे मी शिकतो.....
हम्म
ते वेळच यायला पाहिजे त्या प्रत्येक गोष्टीची
होय
आम् हम्म... मम्मीची तेन काळजी घे.....
हो हो
आणि मम्मीला एक शब्द दुसऱ्यांदा सांगायला लागू नये बग तू असू दे, ओंकार असू दे, नाहीतर स्नेहा असू दे.
हा हो
तुमचं तुम्ही लक्ष देऊन काम करा, तुमचं तुमी व्यवस्थित करा. आणि चिमू तु जे म्हणतेस ना मला दु दुसरं कोण मिळेना कॉल करायल तसं करू नकोस.. काय मी तुला सांगते. तू कामं लक्ष देऊन केलीस ना तुला परत परत कामं त्यांनी देत राहत्यात.
हो हो हो माहितीये
मग मग तू काहीतरी त्यासाठी परिश्रम घे ना
हो तेच की म्हणजे हाय म्हणजे ते हाय पण ते कॉलमध्ये आता सध्या त्या ग्रुपला मेसेज नाही काही नाही अस
अगं त्या ग्रुपमधे ज्या ज्या लेडीजच फोन नं फोन नंबर असतात ना ते आपण स्व ता काढायची बाळ सेपरेट लिहून घ्यायंच नाव लिहून घ्यायंच त्यांना कॉल करायचा त्यांना विचारायच.. मी अस ग्रुप बोलतोय मला हे टास्क आलाय मी तुम्हा कॉल के तर चालतंय क तुमचं काम होत माझ पण.......... काम होतयं म्हणजे मी अक्षरशा तसं सं गेलं बघ आता माझे चार कॉल राहिलेत त्यातला हा तुझा तिसरा म्हणजे तुझा पहिला अजून तीन राहिलेत.
हा
बेसीन मध्ये ओत म आता तुला तीन केल तर चाल मी सलग पण आता जर.... तुला वेळ असेल तर मी करून घेणार ते पण मला तीस कॉल आलेले बाकीच्याचे झाले पूर्ण माझ काय झालं माहिते का चीमू मला तेवीस कॉल झाल्यांत तर मला सांगितत की तुझं काम पूर्ण झालं आणि तू करायची गरज नाही आणि आत्ता फ ते तर परत ते काम आल्यात म्हणजे ते माझा पेंडिंग दाखवालय काम
हा
म्हणल पहिला ते करून घेऊया. आणि हे काम पण चांगलाय ग बरं ऐक थांब तुला वेळ आहे ना?
वाई
येबघ हे... कॉल मी सबमिट करते न तुला लगेच कॉल करते तर रिसिव्ह कर काय एक मिंनिटात करते.
हा चाल ते झालं का दहा मिनट हा